हॅलो.
हा येतोय ना आवाज नीट.
हॅलो.
हॅलो हा आवाज येतोय का नीट. हा हा हा मला येतोय तुमचा बर काय म्हणताय कशा आहात. कशा आहात ताई तुम्ही काय चाललंय. काय काय चाललंय म्हंटलं तुमचं.
तयारी चाली हो हो.
हो बरोबर. ते झालं की एक झालं की दुसरं थोडसा मध्ये वेळ मिळतो. त्याना आणि हे बाकी मग आता संध्याकाळी काय परत तुम्ही चहा पाणी आणि परत हे करता का? नाश्ता ही बनवता का?
हो नाही नाश्ता नसतो मग डायरेक्ट संध्याकाळचं जेवणच असत.
ते बरं आहे नाहीतर हा. हा. संध्याकाळचं जेवण मग काय बेत ठरवलंय आज संध्याकाळच्या जेवणाचा
काय शक्यता. झालं जेवण आज तेवढं भात वगैरे आणि तोंडी लावायला छोट चटणी बटाटा. भाजी किंवा
हा. बरोबर दुपारी जरा हे नि झाला जेवण की. रात्री तर तेवढी भूक नाही ना लागत. मला. आमचं पण तसच. रात्री जे सकाळी असतं त्याचच हे असत ना. हो आणि हल्ली उन्हाळ्यात ना. भूक पण नाही लागत हो जास्त.
हो. हो. तेच होतं ना मग त्याच्यामुळे. हो ते कसं पाणी जास्त पिल्याने पोट असं फूग फुगल्यासारख होऊन जातं ना. त्यांच्यामुळे रात्रीच जेवण हलकचं छान वाटत नाही का. जेवण आणि छान शतपावली केली की छान वाटते.
हो तेच तर. नाही तर जड-जड झालं ना कि मग झोप पण येत नाही ओ. अशी म्हणजे नीट लागत नाही झोप ह. तेच तर. बाकी आणि कसं काय. पावसाची काय चिन्ह नाही नाहीत ना.
नाही पावसाचे वगैरे नाही तुमच्याकडे. नाही-नाही. तू आमच्याकडे नाही एवढं हो ना. हो ना. खूप ऊन. हो ना. बघा ना. आज बघा ना. एवढे म्हणजे पावसाच चे इतके दिवसात. ती पाऊस पडून जायला पाहिजे होता पण नाहीच.
हो नेहमी पूर्वी अस म्हणायचे ना. सात जून आला की पाऊस पडणार. त्याच वेळेला शाळा सुरू व्हायच्या. आणि सात जून पावसाचा अस.
हो ना. हो ना. हो ना. बघा ना. आणि हल्ली कसं झालंय बघा ना. हम्म. म्हणजे आपल्याला जे मान्सून येणारे होते. तेच मान्सून च म्हणजे नाही आले या वर्षी.
हम्म. हो.
हो ना ऊन पण भयंकर पडलय नाही का असं वाटत. अजून उन्हाळाच चालू आहे. हो. मागच्या वर्षीच बघा ना. मे महिन्यापासूनच सुरू झाला होता.
नाही तर आता जून पूर्ण संपत आला. तरी पाऊस नाहीय. अशा प्रकार आहे. अ हो तेच तर. मग त्यामुळे सगळीकडेच बॉमबाबोम्ब चालू हाय.
बदलत चालय ना. हो ना. बोंबाबोंब म्हणजे बघा ना आता शेतीची काम वगैरे शेतकऱ्यांची सुरू झाली असेल तर त्यांना पाण्याचा खूप मोठा. म्हणजे मोठा प्रॉब्लेम येत असेल नाही का आता.
हो आता बियाणं पेरतात. हे करतात. तेव्हा त्यांना लगेच पाणी लागते. तेना हो शेतात. हे करायला ते शेतकऱ्यांचं नाही त ते पेरलेलं सगळं फुकट जात ना एवढं.
आणि जमिनी पाण्याचा साठे कमी झालाय ना वर त्याच्यामुळे अवघडच. परिस्थिती या वर्षी तरी.
हो आणि सगळीकडे हे लोक बोरिंग वगैरे खोदून ठेवतात. त्यामुळे सगळं तिथे पाणी. हे होतं ना. खेचलं जात. हे होत.
खेचलं जात. हो मग बरोबर आहे.
आणि दुसरं म्हणजे काय माहिती. हल्ली हे रस्ते-बिस्ते सगळे काँक्रेट करतायत. सिमेंटचे आजूबाजूला जे जा जागा असते. रसत्यायाच्या बाजूला. ती सुद्धा आमच्या इकडे तर सगळं समेंटॉँक्रीट घालून पेवर ब्लॉक घालून सग बंद करून टाकली ये. म्हणजे मग. येथे पाणी. हा. पाणी मुरणार कस. मातीत पाणी मुरायला तेवढ हे पाहिजे ना. आणि कुठून मुरणार. सिमेंट कॉँक्रीट तुम्ही घातल तर काय. आणि वर लोकांना सांगतात. की तुम्ही झाडं लावा. झाडं लावणार कुठे. सगळीकडे काँक्रेट करेक्ट घातलं की. हे करून. झाड लावणार कुठे लोक पाणीच नाही तर हे. आहे आणि त्याला झाडाला पाणी पावसाचं मुरलं तर त्याला पाणी मिळणार ना
हो ना हो ना बरोबर आणि बघ ना पहिले कसं होतं बघा डांबराचे रस्ते असायचे आणि दोन साईड केलेले असायचे आणि मध्ये झाड पन झाड़े ला अस म्हण ज झाडां रस्त एक केली त त्याच्यात भरून निघायची पण आता ते नवीन काढलं त्यांनीम सेपरेट काँग्रेरटच सर्व करून देत
हो ना रस्ते तुम्ही काँक्रीटचे करता ठीक आहे तिथपर्यंत पण आजू बाजूला जी जागा असते ती तरी मातीची ठेवा ना तुम्ही आणि त्याच्या मुळे त्याच्यामुळे आणखीन गरमी वाढली पण पाणी कुठे आतमध्ये मातीय त्यालाच जागाच नाही ठेवली तर ते हे कसं होणार अन त्यामुळे ही आणखी गरमी वाढत जातेय ह काय काय ठिकाणी आणि तो पन्नासच्या आसपास टेम्परेचर गेलाय बिचारे ते लोक कसं काय करत असत ते देवजने हे करायला ह ह आ आवाज नाही येत आहे नीट तुमचा हॅलो
है
ह हा आता आला आता आला मग त हो आता का आला आवाज आला मग अशी जरा हे झालं होत तेच म्हंटलं की काय म्हणजे कळत नाहीय कसं आपण राहायचं कसं हे करायचं हे करून आणि जिकडे तिकडे पाणी टंचाई त्यामुळे पाणी कपातीच्या त्याच्या खाली पाणी जातं ना काही ठिकाणी तर पाच पाच सहा सहा दिवसांनी पाणी येतं म्हणजे काय करणारी लोक तरी बिचारी
हो हो नाही ना बरोबर आहे म्हणजे
हो हो
पाहिजे न का
हो बरोबर आता माझी नाणंद राहते सोलापूरला त्यांच्याकडे पाच पाच सहा सहा दिवसांनी पाणी येतं त्यांच्याकडे मी म्हंटलं बापरे म्हणजे असं किती पाणी भरून ठेवणार हो तुम्ही पाच पाच सहा सहा दिवसांनी पाणी यायला लागलं तर कठीण आहे ना हो तरी त्यांनी एक त्या हाऊद बांधलाय हे बांधलंय तिथे
तिथे कस साठवणीचच पाणी आणि रोज पिण्याचं पाणी आपण कसं फ्रेश आणि ताजच शेवटी छान वाटतं प्यायला वगैरे असं पाच पाच स असव सांच पा हो हो
हो मग ते बाटले असतात ना पाणीच्या ते प्यायला म्हणून ते मागवतात आणि बाकीच्या ह्याला सगळ्याला कारण नाही म्हटलं तरी सगळं कपडे धुणं बाकीची कामं आपले अ ह्याला वगैरे बाथरूम संडसला ह्याला सगळ्यालाच पाणी लागतं ना
हो बरोबर आहे तेच तेच वापरतात हो काही ठिकाणी अक्षश हा काही दिवसांपूर्वी बघ अ परिस्थिती होती की आपली खाटेवर बसून अंगो कराय आणि ते पाणी खाली साठवून त्याच्यात कपडे भांडे धुवायचे म्हणजे इतकी पाण्याची समस्या त्या होऊ शकते
हो ना बापरे बिचाऱ्यांचं हालच म्हणजे हो त्या मना आपलं बरं आहे जरा सुखी आहोत तेच म्हटलं त्या मनाने आपलं बरं आहे आपलं हो म्हणजे उलट पण अशा ह्याच्यात न लोकांनी सगळ्यांनीच म्हणजे धडा घ्यायला हवा की बाबा अशी परिस्थिती यायला नको आपल्यावर म्हणून आता पासु नच आपण काळजी घेतली पाहिजे हे करून हो की नाही तेच तर हो.
श झाले तेव्हा का पाण्याची भरपूर कमतरता होते आणि आता ह्या वर्षी तीच परिस्थिती
हो ना तेच तर काय करणार काय माहित नाही पुढे काय काय होणार आहे ते कधी कधी एकदम येतो ते पूरच येतो नाही तर कधी कधी हाय असा दुष्काळ हे होतो.
हो ना हो ना बरं म्हणजे कसं हो बला ना.
हा नाही तेच म्हंटलं म्हणजे कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ. म्हणजे शेवटी दुष्काळ पडला तर एवढा मुस
वर्षा खूप पडायचं हो आणि ते आ म्हणजे ते होत्या बर का म्हटलं चल जाऊ द्या मी करायला ना लवकर पाऊस आला की आमचीच हाल आणि या वर्षी ल करून बसलो तर पाऊसच येई ना म्हणजे पाऊस
हो. आपली गंमत बघतोय तो तुम्ही मा झा नीट वापर करत नाही पाण्याचा हे नाही थांबा तुम्हाला हे करतोच बरोबर.
तेच झालंय ना म्हणून तर गंमत करतोय एक वर्षी खूप
हा एक एक एक वर्षी तोंडच पाणी पळवायचं कोरडा दुष्काळ म्हणून एक वर्षी ओला दुष्काळ म्हणून सगळीकडे पाणीच पाणी म्हणजे आपल्याला कळत नाही की काय करायचं अशी अवस्था
ती पाणी झालं तरी ते योग्य नाही आणि कमी पाऊस त म्हणलं तर ते योग्य ने हो ना या वर्षी बघा ना सरान फ क्त बेचाळीस, पंचेचाळीस पर्सेंट वरच सांगितले आहे पाऊस म आता सांगितलंय म्हणजे नक्की नाही सांगता येणार हो ना हो ना बघा ना.
हो ना अजून सुरुवातच नाही झाली आहे ते म्हणावं तेच म्हट सुरुवात पण नाही झाली आहे तर तुमच्या इकडे जरा शि शिंतडला होता का मध्ये कोणतरी म्हणत होत पाऊस पडलाय पाऊस पडला थोडासा पडला.
हो नाही नाही नाही पडलेला आमच्याकडे आम्ही जिथं राहतो इथून पूर्व भागामध्ये पडले होते पण ते असं अवकाळी पाऊस पडल्यासारखे पडले त्याच्यानी बी नुकसानच झालं होत म्हणजे शे
हो ना.
ते शेड छोटे मोठे घरं पत्र्यांचे वगैरे घर असतं शेत काही शेतकऱ्यांचे ते पन ऊडून गेले होते एका ठिकाणी तर बघा ना एका म्हणजे बा एकाचा तर वारा होता ना तो पाऊस पण म्हणजे त्या जिथून आम्ही आहे तिथे नाही झाला पाऊस पण आमच्या पाासून पुढे झाला होता तिकडे पण तितक्या पावसाने काय होतं नाही का हो तेवढे पा पुरेसा नाही ना तेवढा पाऊस. हो.
छे ते काय ते म्हणायला पाऊस पडला असं म्हणायचं त्या पावसा काय ते पाणी कुठच्या कुठे निघून गेलं अशणार.
तेच ना मग आपल्यांगण ओल्या केल्यासारखं झालं ना ते.
ह त्या त्याला थोडी पाऊस म्हणायचो आपण. ते एक जर असं आपलं. अ हे दाखवतो आपण तस. चालेल काय झालेय का. बघितलंय.
हॅलो.
हॅलो.
हा नाही-नाही मी म्हटलं घड्याळ आहे का. बघितलं आहे का तुम्ही झाले ना अच्छा. हा. हा चालेल-चालेल-चालेल थँक यू धन्यवाद. हा खूप छान वेळ गेला चला ह. हा.